तीघीजणी गेल्या होत्या
आं
तीघीजणी गेल्या ना आता
झालं त्यांचं अजून काम. हा झालं असेल म्हणे त्यांच
हा झालं म्हणेज ल मी भांडे घासतो तेवज म्हणे झालं
हो का
या ना कुठे जायचं बाई फोर व्हीलर आहे घरात सगळं आहे
मी तेच म्हटलं
कधी नवत लागत
कधी न बाई तेला चिगट सगळं आहे पण चिगट लय बाई ते घर
गोष्ट आहे बर का
मग दहा रुपये बी खर्च करत नाही इकड तिकडे कुठं
या ज्या सरकारी स्कीम आहे ना सगळ्या लागू करून घेत्या
लॉकरू मी तर म्हण अह स्कीमच सोडा म्हणजे अंगणवाडी वाडीतली पुढव्यान जती
होत मग तिकडं विकणं का होत नाही गाईला देणं का होत नाही
गाय तरी कुठे उरेल त्यांना पण मग ते आणतात बाहेर लागतं तिथे त्या दिवशी किया कियानला सोडायला आली सगळ्या पोराने नवीन बॅग घेत होत्या म्हणे यांच्या शाळेत बॅगी नाही भेटत, म्हणी म्हणजे बॅग भेटत असत का शाळेत
ते इंग्लिश मीडियम ला संभाजीनगरला भेटते त्या बॅगी पण त्यांचं डोनेशन तीस तीस पन्नास पन्नास हजार रुपये असत
हा मग ते डोनेशन एक लाखलोके मग तीनच बॅगे हजार रुपयाची बॅग दिली त्यां त्यांना पुरतं ना
हा मग
चे एक एक लाख डोनेशन असल्यावर इ आपलं चार चार पा इ पास आळ. डोशन त्याच्या सगळ के शिक्षकाला कराव लागे. च लाग ना सर तिबरीची कडी बा ती अशी काहीच घेत नाही बाई लग स्वप्नाला ताई काही घ्यायचं म्हणल का नको भई नको बा इतकं लागतं आणि तितकं लागतं. किती खर्च लागतो किती खर्च लागतो एवढंच वाक्य दिसतो अंडाच हा सधच.
अजोंद कड जाान म ना बाई.
हा मग घेऊ राहिले ना कमून
हम्.
नाही का आता घर झालं दार झालं गाडी झाली काही ट्रॅक्टर ये
नम मला वर गले कात
नाही नाही तिकडं नाही घेतला अजून शेती घ्यायची वाटतं प त्यांना चाल हो त्यांचं मग
बले
माग तर अफवनच झाली कनी अटेक्कर घेतली अटेक्कर घेतली सर गावात
नाहीे आ मण मीती
मग ज कोणत्या ब्राह्मणाची चाल होत ना अटेक कर मग मग नंतर म्हणे नाही घेतली म्हणे आफवाय म्हणे ती
हो का?
हम्म.
जती मी ते
आ.
भीतीनी म्हणलो.
शेती का?
हा.
त्यांना कमीचे वाटतं ना शेती
नाही घ्यायला बी बसले म्हणले ते आता काय कमू राहिले सगळे.
हा अजेनस का अदीी येऊ बापूस समजलं पण मग आता हे दोघंजण लगन पेमेंट आहे ना.
हा ते एक एक दवड दिड सज ना.
हा विष्णू म्हणत भाई त्या दिवशी मला पडतं म्हणे सत्तऱऐंशी कटून कुठून सगळं. टॅक्स भरा लागतो ना ना टॅक्स
हम मोटला.
मोठ्याच त काही सांगता येणार नाही पण मग अस त्याला जास्त असल कारण तो एक्सपिरियन्स बी जास्त आहे त्याला आणि तेव्हा अक ते कार्यक्रमात त्यांचं तीस लाख रुपये पॅकेज सांगितलं वर्षाचं
हा सांगितलं होतं ना. म्हणजे का दोन अडीच दोन अडीच लाख रुपये मिळनात का त्याला
काय म्हहि आता देवाला माहिती
हो ना भाई खुश झा ना.
दोन अडीस लाख रुपये महिनावाला राहत्या कशी बाई मग
आहे का खरं.
मग किती साध राण ते
का स मला वाटतं
हा एक दिड असन.
दीड बर्यंतरालंगे अडीस तीन लाख रुपये महिना कोण देऊला आल
ते लय टॉप लागत मग त्याच घर घर बसून तुम्हाला इतके पैसे देईन कायरे?
हो आता जायच वाटतय दोन तीन वाजता!
दोन तीन वर्ष!
गेला ना! एक दोन वर्षा न का होत.
पुन्हा ला. विष्णू विष्णू तर आताच जाईन म्हण मागं म्हणतोच बई तीन चार महिन्यां जाऊन आम्ही. कारण त्याला आता आठ दिवसाला बोलू लागलं मग.
मायकोल घेऊन कायचं.
बायकोलाच ना म्हणून!
हा ना.
मला आठ आठ दिवसाला आठ दिवसला त्यांना तेवढाच खर्च वाटतो पुण्याला जायचं आणि यायचं काय कमी खर्च आहे का? आणि शहरात राहिला ना तुम्ही तुम्ही शहात राहिला समजा स्वःचं घर नसल फ्लॅटध्ये आता त इंजिनियर म्हणल्यानंतर काय रूम च्या घरात राहणार नाही.
नाही नाही, टू बीएचके तरी लागेलच ना!
फ्लॅट म वन बीएच के बी राहिल समजा!
दहा पंधरा हजार रुपये जात्या बाई तरी बी होय ना?
हा आता आहे परेश पप्पानाच जेव्हा आमचं ठरलं होतं का तिकडं जायचं ठाण्याला
तिथेच मी म्हणतो मला साडे चौदा हजार रुपये होते वन बीएचकेचे. हा साडेचा चौदा महिना.
काय पुरतं बाई ते!
हा पुरायचं ते म्हणे आपण गेलो बी असतो, पण मग ती सिटी डेंजरच आहे ना ओ जास्त आपल्याला जास्त अनुभव नाही त्याच्यात लय ते म्हणतान त्याला लईक कडक लई चॅप्टर माणूस लागतो मुंबईत राहायला.
होय पण त्याला पेमेंट बी तसं पाहिजे ना ओ?
हा पेमेंट बी चांगलं लागतं ना मग त्याला!
हा हौशीन बी राहतो बी ना.
आ!
काय नुसतं भाडं भारायचं आणि बज अ कुंबू कुंबू राहायंच तिथ मग काय जमायचं.
हा हा! याना असं समजा घर बघता ते सगळं भेटतो परेश बाप्पाला नाही याचं सरकारी आहे ना?
हम्म!
यांना राहायचं बियचं सगळं आहे ना?
आता त्याचं त्याचं हे भेटत असलं ना ओ ते घर त्यांच्याकडून!
हा क्वार्टर जर नसले ना मग ते आपल्या घर बत्ता देते ना?
हा हा!
हा दहा हजार रुपये समजा घर बत्ता राहतो. अं महागाई ती वीज बिल भाजीपाला, कपडे धूवायचे त्यांना सगळे भत्ताभित्त त्यांच खर्चच समजलं होतं. पण ते म्हणते नको ती सिटी जायसारखी नाही ना.
असं राहते ते सरकारी वाल्यांना तेवढ आहे आता पोलिसांना कशी राहते कोर्टर ते! हा क्वार्टर असल तर मग घराचे भाड्याचे पैसे देत नाही ते त्यांच्याकडून असल्यावर. आणि जे अवे्लेबल नसले का मग त्यांना पैसे देते अस राहतना.
आता हे कसं आहे आमचं कोणी राहणार नाही मग यांना भत्ता भेटतोयना आस राहतय.
हो.
हम्म!
ते जाऊ दे थोडे दिवस पोरे मोठे होसतोवर आहे का नाय
हा चालू आहे त्यांच बदली-बदली जर झाली. संभाजीनगरला तर मग ताय मी राहणार.
मग जेव्हा मी सांगायचे ग तेवा-तेवा मग मुंबई सोडून कुठे बदली झाली तु कुठे पण नन्हेण म्हणे म पण मग मुंबईत नोकरी मव म्हणणे त्यांना पोरांच ल येव ते म्हणते नेल एखादं लेकरू उचलून मग आता काय करू मी
नाही ना संभाजीनगर जालना म्हणा नाशिक म्हणा
हा पु ते म्हणते मग पुणे नगर नाशिक जालना कुठं ब चालतं म्हणे मग आपल्याला.
अरे नाव मग तस भविष्य नाही खेडत नाही.
नाहीचे बाई खरंच आहे काहीतरी करायचं म्हणल्यावर मग. काहीतरी आपल्याला बी कराव लागल नुसतं बसून वहीण म्हणल्यावर काही नाही होत.
ते ना मला तर असं उल घाल होती माहि.
आपलं गेलं तर गेलं ते लेकराच भ. तसंच म्हणलंवर मध्येे पहिले पाडे पनंचाव्वनच न्हवं
नास वाटतं काय करू राहिलो आपण काही आपण नुसतं आहेथच खाऊ राहिलो.
खरंच आहे ना
काम करताना आपण बसतो.
बसतो सिटीत ना आपण तरी करू शकतो. नाही जाण काही ना काही
तेच म्हणते मी पोर मोठे बी होत्या आपण बी काम करतो ते बी काम करत्या. आणि परत नवीन-नवीन बघायला भेटत शिकायला भेटतं. तर काहीतरी करतस ना माणूस काही ना काही करूनच पाहत ना शहरात
शहरात चालतं बी हो सगळं पार्लर चालत पार्लर बी चालतं सिटीतल्या वे वष बिरा त्या करत्याबी
करते बी सगळं नगदी राहतं ना असं उदारीच काम नाही पैशाचं बी काही टेन्शन राहत नाही.
तेवढं जा नाही ना राहत सिटीमध्ये मग
तेवढा ताण नाही राहात तिथ काय तेच काडी तेच गो तेच काडी ते थो
खरचे
मधी का काम पस्ताव रे
आपलं काहीे शंभरचं काम झालं का पन्नासच उदारीतच राहतील.
ते आपल्याला निघत केच घेत नाही मग काय
खरंच आहे देऊ आज-देऊ उद्या-देऊ आज-देऊ उद्या करून-करून
म एक दोन वर्षात पहच झालं संभाजीनगर करत नियोजन आहे माझ
म्हणजे कस रात मला एक स्वप्न दे आपलं घर झालं म्हणजे मग आपल्याला ते भाड्याचे पैशात आपलं पूर्ण किराणा विराणा
हं आमचं भविष्य काय घडणार इथं राहून
नाही बी काही नाही घडणार खरंच आहे. हो
ल लग्न कार्य होणार आहे का काय होणार आहे. काय
हो आता पोर म्हणल्यावर मग आणि ते बी सेटल झाले तर त्यांचं पुढं हो सगळं
मग ते शिकलेले नाही का त्याला पोरी पोर तरी कोण दिल बर
कोण देणार आहे खरंच हे
मग आमच्यात ब्या अस पहिले विचारताले की काय करता काही नाही नोकरी असली काही असलं जॉब केलेली तोरच विषय काढायचा नाहीत लगी नुसतं शेती येन घरी बसेले आहे. मग काही त्याचा तर काही विषयच नाही मग लागणारचा
नाही जा चाळीस पन्नास हजार रुपये बी समजा पेमेंट असल तरी बी ते त्याच्यावर नाले प पुरीला दिन
तर मग निदान ळी पन्नास एकर शेत का होतली तू घरी बेस पण चास पन्नास एकर शेत पाहिजे मग त्याला
खरंच आहे तस तर आता कोणीच नाही राहिलं.
बोनीस नाही.
शेकरवाल त को
नोकरी बी लागते आता शेताचा सपोर्ट बी लागतो शेत बी लागत करायचा पत्ता नाही पण शेती पाहिजे.
हाव पण मग काही-काही काय समजदार राहत्या एवढ्या आप आपली पोरगी तरी कुठ शेतात जाणार आहे घर स्वतःच नोकरी करतो ना त्याच्या पूर्ती गंज कमी नाही. त्याच्यामुळं असं म मग काही वाटत नाही ना लव का?